मी तुम्हाला होते आता अ काही नाही त्या मुलीबद्दल बोलत होते का ते आलं तिचा फोन आला होता म्हणत होती तुम्ही म्हणत होता ना मुलगा आहे म्हणून
हो आहे ना तो एका समीर नावाचा आहे इथेचय आपल्या वर्धेला
हो का काय करतो मुलगा
मुलगा याच्यात आहे ना वन रक्षक म होमगार्ड
छान आहे फॅमिली वगैरे त्यांची बॅकग्राउंड फॅमिली बॅकग्राउंड
फॅमिली वगैरे चांगलीच आहे एकुलता एक मुलगा आहे आणि एक बहीण आहे तिचं लग्न झालेलं आहे आई बाबा आहे त्या जवळ राहते तिथू वर्दीलाच राहते वर्दीलाच ड्युटी आहे त्याची
हो का आणि त्याच्या मुलीबद्दल काही अपेक्षा असेल ना
काय नाही त्याला फक्त घर वगैरे सांभाळणारीच मुलगी पाहिजे जॉब वगैरे वाली नाही पाहिजे घर सांभाळणारच पाहिजे सावळी वगैरे असली तरी चालते
हो का नाही तरी एकदा तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्याल की तुम्हाला कशा पद्धतीची बोरगी पाहिजे बा
बरं ठीक आहे नंतर डबल त्यांचा फोन आला त्यांना सांगेन मग कोण आहे का तुझ्याकडची कोण आहे
हो माझ्या बहिणीची ननद का हो ननदच आहे
हो
तर ते आहेत थोडीशी बरीच आहे बऱ्यापैकीच आहे एकदम सावळी पण नाहीे पण छान आहे ग्रॅज्युएशन वगैरे झालंय तिचं
हो का
हो हो त्यांच्याही एवढं मोठ्या मोठ्या अपेक्षा नाहीये पण सर्वि्हसवाले म्हणतच आहे त्यांनी पण
हो का त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे
ती अ त्यांच्या फॅमिलीमध्येध्ये आई वडील आहे आणि दोन बहिणी आहे एकीच लग्न झालंय आणि भाऊ आहे समजा एक
हो का
हो हो भाऊ पण असा हो हो ह तेच म्हणत होते मी तर त्यांनी म्हणत होत मुलगा वगैरे असेल तर सांगाल म्हणे तुम्ही बोलात मागे म्हणून मी तुम्हाला फोन करून विचारत होते की आहे का ब मुलगा
आहे ना आहे ना तर सांगून दिन मी त्याच्या आईचा वगैरे मग नंतर कॉल आला की आहे म्हणून मुलगा
हो त्यांना म्हणाल बायोडाटा द्याल म्हणून बायोडाटा असेल ना त्यांचा तयार
हो आहे ना पाठवायला लागल मी संध्याकाळी येत त्यांना पाठवलाग त्यांनी का मग तुला पाठवून देईन
हो म्हणजे बायोडेटावरून पण थोडं फार लक्षात येते ना ची हाईट उंची वगैरे
हो हो आणि बाकी सर्व वगैरे तब्येत पाणी
हो हो हो सगळं ठीक आहे तुम्ही मजेत
मी पण मजेतच आहे बाकी सर्व चांगलंच आहे
हो आता हे कस पा पाण्यामुळे कस बिमाऱ्या येतच राहत्या आता छोट्या मोठ्या व्हायरल राहतेच पाऊस पण येत नाहीय काही नाही
सर्दी खोकला हे आहेच चालूच आहे
हो लहान मुलांना तर लवकरच होत
मग
तुमच्या मुलीला अगर झाला का
हो जाते ना सर्दी खोकलागर नाही तिला पण शाळेत जात मस्त होमवर्क वगैरे करते अभ्यास करते रोज जाते
हो का हो नाही म्हणजे आता कस व्हायरल चालूच आहे पाऊसही नाही येतय काही नाही थोडासा आला आणि आता बंदच झालाय पाऊस
येते येते आता आहे थोडस आबाळ वगैरे आहे जव याचा असून त्याला तेव्हा
हो तुमच्याकडे आहे का पावसाचं वातावरण आमच्याकडे तर नाहीये
आमच्याकडे आहे पूर्ण बळाबळा आलाय आता येईन संध्याकाळपर्यंत वगैरे आला तर येऊन जाईल ना तर काही खरं नाही
हो ना गरमी किती होते पूर्ण चिडचिड होऊन राहिलं या पावसामुळे पाऊस नाही येतय ना तर खूपच गरमी होतय
हम् हो ना खूपच गरमी होतय
मग मात का आणि माशा वगैरे किती झाल्या नाही का आता ह्या वातावरणामध्ये अ
मासाा मच्छर कीटक
हम्म्म हे वातावरणच असं आहे म्हणून तर पावसाळा मला फारसा आवडत नाही
मग आता पाऊस आहे तर तुमच्या शेती वगैरे का शेती पिकली का नाही चांगली
अहो ताई तुम्हाला काय सांगू शेतीचं आम्ही पहिल्यांदा पेरणी केली आणि त्या डुरानी माहितीय का आमच्या पूर्ण तुरी खाल्ल्या अर्ध्या आणि तेव्हा पाऊस चालू होता आणि परत पेरणी केली तेव्हापासून पाऊसच नाहीये
हो का ग आम्ही तर मग तरीच दिली आम्ही वाहिलच नाही या वर्षी
तुम्ही फायद्यात आहे बघाण कितीदा करावं लागत शेतीचं प फक्त पैसाच लावत राहा लागते निघते नाही निघत काय माहत नाही
हो का ग बाकी तुझे सासू सासरे वगैरे कुठे गेले
आहे ना त्यांनी आई बाहेर गेले आहे शेतामध्ये आणि बाबाजी माझ्या नंदेकडे जाऊन आहे
हो का
हो हो तुमचं वगैरे काय चालू आहे
आमचही मस्त मजा येत आहे घड्या मस्त
हो हो नाही तुम्ही शेती हा हा हो का नाही नाही बर आहे आणि शेती तुम्ही दुसऱ्यांना देऊन खूप चांगलं केलं काय एवढं टेन्शन नाही तुम्हाला पाऊस आला नाही आला
नाही खूप करा लागते ते शेतीच होतच नाही तेवढं करणं
हो नाहीत काय खूपच बघावं लागते आता आम्हाला टेन्शनच आहे पाऊस आला तर बरं
मग नाहीथ काय बाकी तु तुझ्या घरी दोन तीन मुली येतो त्या त्या मुली वगैरे कुठे आहे ह
हो आहे ना त्या पण आहे पण त्या कशा छोट्या छोट्या आहे ना आता सध्या त्यांच लग्नाचं वय व्हायचं आहे आता पाच सहा वर्ष आहे म्हणते त्यांना वेळ हम्म
आ मी तुझे ते फोटो पाहिले होते तुम्ही जेवण करायला गेले होते ना तिकडे तुझा बड्डे होता तेव्हा ते त्या होत्या दोघी तिघी
हो हो हो दोघी तिघे आहे त्यामधली एक मुलगी आहे लग्नाची पण तिच्या खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा आहे आ तर कस म्हणाव आपण तिला मुलगा पण छान पाहिजे सुंदर पाहिजे आणि सर्स त असेल तर सांगा तुम्ही नक्
हो तथी मस्त गोरीगोरीशी आहे केस तिची लांब लांब आहे मस्त
हो सुंदर आहे ती पाहायला म्हणूनच म्हणते तिला पण तसच पाहिजे तिच्या सारखं तर लक्षात असेल तर तिच्यासाठी बघाल नक्की
हो नोकरीवाले तर जास्त आता नाही मिळत होता होपर्यंत
ते कसं आता सध्या वयात आहे म्हणून तिला भेटू शकते थोडाफार चान्स घेतताय ते
असेल मिळालं एखाद स्थळ तर पाहस नाही तर ते आपलं हे राहते ना ग मॅरेज ब्युरो वगैरे तिकडे चेक करून पा असं
हो हो आता ते क श्यामच्या शेजारी आहे मागच्या लाईन मध्ये राहते अ मी कस ताई ताई म्हणत आपल्याकडे बसते म्हणून असं वाटते सगळ्यांचच चांगलं झालं पाहिजे तुमच्याकडे राहते मुलं म्हणून मी म्हटलं तुम्हाला हे सांगाबा म्हणून फोटो पण टाकला होता तुम्हाला की अशा अशा पद्धतीची आहे बा मुलगी छान आहे ती स्वभावानी पण छान आहे आणि काम पण छान करते ती झालाय तिचा एम ए एमकॉम बीकॉम झालाय बहुतेक
हो का
हो हो
ठीक आहे आहे आहे एक मुलगा आहे बहुतेक ते विचारावं लागेल मला त्या त्याच्या आई वडिलांना तुम्हाला जर अशी जमत असेल घर सांभाळणारी वगैरे तर चालेल का पण त्यांची सुद्धा अपेक्षा नोकरीवालीच आहे म्हणून नाही विचारा पण एक शब्द विचारून पाहि
हा हा तेच तेच कानावर टाकाल त्यांच्या आणि मुलीचा फोटो थोडासा टाक ल म्हणजे त्यांना म्हणजे मुलीकडे बघून ज त्यांनी म्हणजे मुलगी सुंदर आहेत तर होऊ शकते ना की नाही बचायला नोकरी नसली तरी मुलगी तर सुधी आहे
पसंत आली मुलगी तर काय नोकरीच का कोण पाहतही नाही मग
हो हो तेच सांगण आपलं काम आहे आलं लक्षात आलं नाही आलं तर आल
ठीक आहे ना हो हो असशीच पाहत राहा मग लक्षात ठेवत राहा मुली आणि मुलं मुलं पण पहा मुलं पण लक्षात ठेवून नसत मुलीच नाही नाही तर कारण मुली पण आहे माझ्याकडे भरपूर आणि मुलं पण आहे
हो का हो हो बघावं लागेल ना आता हे माझ्या ताईची नणद आहे ना तिच्यासाठी बघाली तुम्ही जे मुलगा सांगितला ते बायोडाटा वगैरे पाठवाल आणि कसं यांच जुडलं तर मग तिचेच मग तिकडले आहे दोन तीन मुलं पण चांगले आहे ते पण म्हणजे सर्विसवाले नाही आहे पण छान कमवते वगैरे आहे
ठीक आहे पाहून घेशील तिकड, पण पासल इकडे बन आता मी लावते त त्याच्या मम्मीला फोन सांगते संध्याकाळी जर जमलं तर मग सांगून नन कधी याचं पाहिले वगैरे
बरं बर ठीक आहे ना चालेल तसं पण
बाकीच सर्व व्यवस्थितच आहे मग पाहालं आणि पसंत आली का मग झालं,
हो, हो. बरोबर हाय. बरोबर आहे ना तुमचं. हो, हो. चला मगं.
थांब ना ग. ते तुझी तुझा मुलगा वगैरे काय करतोय मोठा?
अच्छा माझा मोठा मुलगा का तो गेला बाहेर खेळायला क्रिकेटच खेळत राहत तो पूर्ण दिवसभर त्रास देत राहतो
हो का आणि लहाना
लहान आहे ना खेळत आहे तो आता सध्या अ असाच काहीतरी खेळून राहिला तो बाहेर.
हो का. त्याला टाकलं नाही का स्कूलमध्ये वगैरे?
नाही ना आणखी ऍडमिशनच व्हायची आहे त्याची त्याच्या पप्पाला वेळच नाही मिळत हाय.
हो का ग. आता मग फुल होऊन जाईल ना ऍडमिशन पूर्ण.
हो नाही. तसं वगैरे काही नाही. तो कसा नर्सरीलाच आहे ना म्हणजे - - तर घेतात त्यांनी काही एवढा इश्यू नाही राहत प आपण काय फीज द्यायची फीस दिली का त्यांनी कधी ऍडमिशन देतात असं काही एवढं राहत नाही लहान मुलांचं.
मला वाटलं अं फस्ट स्टॅडर्ड वगैरे हाय का म्हटलं पण हाय तो.
नाही नाही फर्स्ट स्टँडर्ड ला जायचं आहे ना आता जेम तेम पाच वर्षाचा होईल तो या दोन महिन्यामध्ये.
हो का. मग म मोठ्या म - - मोठ्यामध्ये आणि लहण्यामध्ये खूपच गॅप आहे वाटते. मोठा खूपच मोठा आणि मोठा आता बहुतेक - - सहावित हाय वाटते सहावित काय पचवित बहुतेक.
सहा वर्षाचा गॅप आहे त्यांच्या दोघांमध्ये.
हो. मग म्हणून मला वाटलं मोठा एवढा आहे तर लहान असेल म्हटलं चांगला अस मोठा.
नाही ते हो नाही हो नाही करून करून आधी म्हणायचे नाही. एकटच राहू देऊ, एकटच राहू देऊ तसे करत करत दिवस निघून गेले आणि नंतर मग नाही म्हणे एकाला एक सोपती पाहिजे म्हणे.
म्हणून मग आता हे दुसऱ्याला समजा त्याच्यामध्ये खूपच वेळ चालला ना. मजा हो, हो. खूपच गॅप जाते तसा बघात ते दोन वर्षामध्ये दोन झाले असते त्यात- - आता पर्यंत फ्री झाली असती मी.
तर ठीक हाय मग घे मग मुलाची काळजी तू तर ठेव मग.
हो, हो. चला बाय. तुम्ही पण घ्या काळजी स्वतःची.